हा ताई आवाज येतोय माझा हो हो तर अ हा बोला काय म्हणता आणखी
बोला तुम्ही तुमच्या गावाचे वैशिष्ट्य सांगत होतात
हो हो तर आपल्या गावाची वैशिष्ट्य म्हणजे मी राहते नंदुरबार जिल्ह्यात, तर आमचा नंदुरबार जिल्हा म्हटला म्हणजे आदिवासी जिल्हा आला तर ह्या जिल्ह्यामध्ये ना अ खूप लोक म्हणजे असे आहेत की जे मागासलेले वर्ग अस त्यांच्याकडे पैसे वगैरे कमी असतात किंवा त्यां ज स्टॅबिलिटी असते शिक्षणाची वगैरे, ते म्हणजे शिक्षण पूर्ण करत नाही त्यांना सगळ्या सवलती असून, सुद्धा म्हणजे ते शिक्षण पूर्ण करत नाही कारण की त्यांच्या घराचे जे विचार असतात थिंकिंग असत आधीपासून तच असतात की ब शिक शिक्षण करून काय फायदा भेटेल बुवा शेती करा शेतीमध्ये पैसा आहे भरपूर असं तर मग असेच लोक मग आमच्या इथे अ शेतीचा जो माल आहे तो विकायला येतात म्हणजे जर आता बघितलं तर आमचे ते खेडेपाडे भरपूरेत तर इथे आंबे झाले किंवा ते डोंगराची काली मैयना म्हणतो आप पण ते असतात असे छोटे, छोटे असतात ते त्याला करवंद म्हणतात थिंकिंग आयथिंक हो करवंद म्हणतात का हम्म करवंद असतील जामुन असतील असं ते विकायला येतात विकायला आल्यानंतर एक प्रसंग सांगते मी मी बाजारात गेली होती बाजारात गेल्यानंतर मग तिथे तर हे असे लोक बसलेले असतात आंबे वगैरे विकणारे तर ह्या लोकांच्या असं असतं की ही जागा हा आज तू ज्याच्या जागेवर बसलीय उद्या पण त्याच जागेवर बसायचं पण याचं भाडे तुम्हाला द्यावं लागेल ज्याची पण जागा असेल त्याला तर त्या बाईने असं केलं कि तिथे ती बसली बसल्यानंतर मग ती तिचे आंबे होते आंबे विकले तिने आंबे विकल्यानंतर शेवट आंबे उरले आता तो जो जागेचा मालिक होता तो बोलला तिला कि मला तू आंबे मला तू पैसे नको देऊ त्या जागेवर तू मला आंबे दे असं तर मग ती रोज ची जागेचे भाडे आहे पन्नास रुपये आणि पन्नास रुपयाची किलो तो मागत होता आंबे आणि ती विकत होती शंभर रुपयाला किलो तर मग त्यांच त्या दोघांचा त्यावर न वाद झाला तुझी जागीवर मी बसणारच नाही असं ऐराणी मध्ये ते बोलू लागले की हा तुला बसाव नाही किंवा असं ते म्हणजे त्यांच्या भाषेत ते बोलायला लागले बोलायला लागले बोलायला लागले तो म्हणजे तो होता मारवाडी मारवाडी असल्यामुळे मग थोडासा हे होऊन गेला की हीला बोलू आता म्हणजे तो उंचपना होता दुकान वगैरे असे सगळं चांगलं होतात त्यांचं ती तर त्याला शुवरगाड द्यायला लागली, शिव्यागाळ दायला लागली, मग त्यानंतर तिच, म्हणजे त्याचं थोडं तोड उतरून गेलं. कि बा मी फक्त तिला सांगितलं कि बा तू पन्नासची माझ्या जागेवर बसलीय. तू एवढे पैसे कमवले पन्नास रूपये इकडे काय तिकडे तू देऊन दे मला असं पण ती ने तर कायच दिले नाही. पण दोन शिव्या देऊन ती चाली गेली. म्हणजे याचा अर्थ असाच की बा, म्हणजे जे गावाकडचे लोक असतात, त्यांना म्हणजे थोडस विचार करण्याची एवढी शक्य नसते. जर आपल्याना एखाद्या गोष्टी हा एक फायदा होतोय, याच जागेवर बसून मी जर हजार रुपये कमवते असले तर त्याला पन्नास रुपये वस्तू देऊन मी माझा फायदाच करते ना मी थोडी ना माझ नुकसान करते. असे विचार म्हणजे त्यांना एवढे विचार करण्याचे त्यांच्यात शक्ती नसते बुवा अस
असं कसंय अशिक्षित लोक म्हटलात ना की अस विचाराचा थोडाफार फरक त्यांच्यामध्ये येतोच त्याच ठिकाणी जर एखादा सुशिक्षित सुशिक्षित राहिला असता तर, म्हटला असता की ठीके मी बाहेर शंभर रुपये किलो देते ना म शंभर रुपये किलोच्या हिशोबाने पन्नास रुपयाची किती होतात अर्धा किलो ठीक आहे बाबा तो अर्धा किलो आंबे घेऊन, जा त्या जागेवर झिकझिक झालीस नसते ना एवढे.
हो बरोबर आहे पण मग ते अर्धा किलो आंबे बी तू, म्हणजे अर्धा किलो जरी वरून दिले असते, अर्धा किलो मध्ये किती आले असते ते किवा दोन. दोन आंबे आले असते, दोन आंबे आले असते तर तू त्याला दिले अस ते तर काही म्हणजे तुझं नुकसान झालं नसत कारण की ऑलरेडी त्याच्या जागेवर बसलेली आहे तू हजार चे दीड हजार पण कमावत तेय तू आजच नाही बसली तुला उद्या सुद्धा त्या जागेवर बस बसायचय, तू हा विचार कर क तू त्याला देते दोन आंबे देते, असंही जर तू रस्त्याने येत असतील दोन आंबे जर गाईने तुझ्या टोपित तोंड घातलं असतं, आण दोन आंबे जर खाल्ले असते तर तू काय केलं असंत? असं असं पण विचार करतो आपण आपण आपले तसे विचार आहे, पण त्या लोकांचे तसे विचार नाही आणि काही झालं का झगडा करायचा किवा म्हणजे एकच याचा विषय येतो कि ते शिक्षणाचा येतो. किंवा त्यांची मनस्थिती असते त्याचा विषय य तो, त्यांचे विचार थिंकिंग जे असतात ते ब्रॉड माइंड नसत
आणि आता कस ते जुने लोक कारण जुन्या लोकांना कसं ते अंगी वळणच पडलेलं अस असत की थोडी जरी गोष्ट झाली की ते ते हमरी तुमरी वरच उतरून येतात नाही का म्हणजे मी जे सांगेल तेच खरं. तुम्हाला काही कळत नाही आसत. तो नाही का? त्या हिशोबाने जुने माणस तशीच असतात, तापट स्वभावाचे.
हो हो बरोबर ये. आता गावात गावात पण अ म्हणजे, हा आमच्या थोडा सिटीचा एरिया आला. गाव आमच्या गावातच आणि ज्यो गावात सहा घे. तिथे आमचं घर आहे. अ तिथे घर असा मो ते घर ये तर तिथे मी म्हणजे भाजीपाला वगैरे घ्यायला गेली होती, तर बाहेरच कांदेवाली बसलेली होती आता ते कांदेवालेला मी काय सांगितलं की तू इथे बसली ना खाली तिला बसायला प्रॉब्लेम होता, तर तू खाली नको बसल तू वरती बस त्यामुळे म्हणजे तुझे तुझे पाय पण चांगले राहतील, आणि तर तू येणाय्रा जाणाऱ्यांना पण प्रॉब्लेम होणार नाही असं, तिला असं वाटलं की मी तिला तिथून उठवते. तिला असं वाटलं की मी तिला तिथून उठवते, मग अं नंतर ती मला म्हणायला लागली, मग तुन-तूझ घर ये तर मग तू असं करशील का, मग आमच्या पोटावर पाय देते. असं तसं गं तिला मी बोलली तिच्या भाषेत तिला समजवलं, पहिली मी मराठीत बोललेली. तिला समजल नाही. मग तिच्या भाषेत बोलली की तू ज्या ह्या जागेवर बसली ना, तर तू खाली बसते म्हणून लोकांना येण्या जाण्याला प्रॉब्लेम होतो तर तू खाली बसली म्हणजे, ती जागा जाईल. आणि आणखीन तू माल ठेवशील, म्हणजे ती पण जागा जाईल. त्यामुळे तुझा माल मागे सरकवं आणि तू ओट्यावर बस, असं मी तुला सांगितलं म्हटलं, आणि असं सांग ती म्हणे तु. म्हटलं हा मी असं सांगते म्हटलं तुला मी तुझ्या पोटावर का पाय देऊ म्हटलं? तर मग त्या दिवशी ती बोलली, ते तिच्या जवळ कांदे होते, तर म्हटलं मला कांदे देशील का? मग म्हटलं आता म्हणे हो म्हणे देईल म्हणे म्हटलं किती रुपये दिले? एक किलो दिले? म्हणे पन्नास रुपये किलो म्हणलं, मी तुला पन्नास देणार नाही. मी तुला चाळीस रुपये देईल ती म्हणे ठीक आहे, म्हणे तू मला चाळीस रूपये दे. तू मला या जागेवर बसू दिलं ना, म्हणून धन्यवाद म्हणे म्हणजे, असं त्यांच्यात पण लोक काही समजदार असतात. तेव्हा काही लोक
थोडसं समजावून सांगितलं की, काही ना कळून जात काही लोक काही जे असतात ते समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात अजिबात.
हो तसंच आणि आमच्या इथे ना, फेमस म्हटलं म्हणजे ना मिरची खूप फेमस आहे. तर हो, नंदुरबारची मिरची मिर ची खूप फेमस आहे आमच्या इथे. म्हणजे फाफडा झाली, या रसगुल्ला झाली, आणखी अशा वेगळ्या-वेगळ्या जरेला झाली. अं वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात आमच्या इथे, विकायला वगैरे. मग त्यानंतर इतर, इथे जर खेड्यावर गेले, खेड्यापाड्यावर म्हणजे जळगाव गेले, अं धानोरा गेले किंवा- खापर गेले, तर तिथे आंबे अस ते जे गावरानी आंबे असतात ना, छोटे असं रत्नागिरी साईडला त्यांच्या- आंबा तो हापूसांबा पिवळाच असतो. तसा मग इथे तर गावरानी आंबे फेमस आहे. तर मग गावरानी आंबे, हो छोट ते छोटे, ते चोकून खातात बघा?
हो, माहिती आहे मला. आम्ही तेच लहानाचे मोठे झालो खाऊन खाऊन.
माझे वडिलांनी पण ते आंबे आणले होते. ते खेड्यावर गेले होते ना, कामासाठी, तिथून आणले होते. म्हणजे खूप छान आहे आहे, एक प्रकारे.
मी पण खानदेशातलीचं आहे ना. त्याच्यामुळे आमचं पण बालपण कस आहे, म्हणजे जे मार्केट यार्ड म्हण ते फळं वगैरे येतात, ते फळ खाऊन खाऊन आणि मगचं झालेलं आहे. आधी कसं घरी, गोण्याच्या गोण्या यायच्या, मोसंबीच्या म्हणा, आंब्याच्या त्या म्हणा, म्हणजे आंब्याच्या तर पेट्याच येतात. पण मग असं नाही त्यात ते म्हणजे, आपले जस तुम्ही म्हण ते गावठी आंबे. त्याचे डायरेक्टली कॅरेटच येतात, गावाकडे मार्क ते डॅडला मग, असं सुट्ट्यांमध्ये वगैरात कुणी आले का आत््याची मुलं वगैरे म माझ वडील जायचे मार् कट्याळमध्ये आहे मोसम बच गोणी घेऊन यायचे एक त्याच्यानंतरून एक आंब्याची पाट घेऊन यायचे म्हणजे आमचे ते फळांमध्ये आमचे आठ दहा दिवस आरामात निघून जायचे मन सोबतच मोसम ब किं म सोत तुम्ही आंबे खा आणि त्यात त्यात तिकडे कसं आता खानदेशी भागांमध्ये भरपूरसे असे फळं मिळतात जे इकडे नाही मिळत बाकीच्या ठिकाणी जस त्या खिरम्या झाल्या आपल्या इकडे मालू झालं आलू बुखर वगैरे आ आता भरपरपूर ठिकाणी मिळतात पण काही फळे आहेत विशिष्ट ठिकाणी विशिष्ट जा ग खण्याची म जा आहे ती मजा प्रत्येक गावात वशि वेगवेगळ काही ठिकाणी पर्य स्थळ खूप चांगले फिरायला जाण्याला जागा खूप छान आहे. किंवा काही गावाचं वातावरण. असत लोक फक्त ते वा वाताणात राहण्यासाठी किंवा, अ त्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी वगैरे येतात, काही ठिकाणी फिरायला वगैर असं, असे भरपूरसे गावांचे वैशिष्ट्य तसं आमच्या गावाच वैशिष्ट्य म्हणजे कस अं तिथे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उरूस भरतो, त्याच्यानंतर जवळच पाटणा देवी म्हणून एक गाव आहे, तिथे दरवर्षी नवरात्रीत यात्रा भरते, खूप छान गाव आहे, नदी किनारी आहे देवीचं मंदिर त्याच्यामुळे मजा पण खूप येते, फिरायला वगैर तिथे आणि लहानपण इतकं छान गेलेलं आहे ना, कि त्याच्यामुळे आता त्या गावाची आठवण जरी काढली ना तरी डोळ्यासमोर असे सगळे